हॅलो हा येतोय बोला नमस्कार कशा आहात?
नमस्कार मजेत आहोत आम्ही.
अच्छा तुमचं काय चाललंय स्वयंपाक झाला?
हा स्वयपाकाचीच तयारी चालू आहे ओ आता.
अच्छा. काय बनवताय आज?
आज बनवू म्हटलं काही वरण पोळी भात
अच्छा हा हा हा हा.
वेगवेगळ्या असतं मेनू रोजचा.
हो ना.
माझा तो पहिला कॉल होता. हॅलो! तो वेस्ट गेला.
अच्छा!
हा नवीन हो नवीन लाग लांब काय प्रॉब्लेम येतोय काय माहिती
कायतरी होत येईश्वर कोणता विषय बोलायचा आज
आज बोलू ना फळांविषयी आमच्याकडे आमच्या या भागात हाय ना जांभूळ हा जांभूळच उत्पन्न चांगलं होतं म्हणजे जास्त प्रमाणात होतं
हो का अच्छा
आणि पहाडी भाग आहे ना
हा
पहाडी भाग असल्यामुळे आमच्या इकडे त्या करंज्या करवंद म्हणता ना
हा
करंजा म्हणतो त्यांना त्या काळ्या काळ्या डोंगराची काळी महिना
हा करवंद
हां करवंद तुम्ही काय
आम्ही करवंद करवंद म्हण म्हणतो आम्ही त्यांनी
अच्छा हा डोंगराची काळी मैना पण म्हणतो आम्ही तर त्यांच पण प्रमाण खूप जास्त आहे तुमच्याकडे हो म्हणजे पहाडी भाग आहे ना पहाडी भाग असत त्यामुळे मग पहाडी भागात खूप प्रमाणात झाड आहेत
चांगलंय
हो आणि खायला खूप छान लागत
मस्त लागतात मी खाल्ले ना ते आम्ही लहान हो ना तर ते विकायला यायचे ह्या तच्यावर माहितीय तुम्हाला आठवा माहितीय का आठवा होतार् तर ना तेरा एक अर्धा आठवा असछं होते माप ने विकायचे पन्नास पैसे एक रुपया असं
हो हो हो
छान लागायचे
हो हो हो छान लागत आणि असे विकत पण मिळतात ते वीस रुपयाला पाऊश शेर तीस रुपयाल पा शेर असे पण मिळतात बरं का
हो हे आता असेल ना पूर्वी लहानपणीच ते आठ खायचं माप मठवा एकदम लान होतं ते आम्ही मराठी शाळेत
हम्म हम्म हम्म
ह
हो ना मग मग हा मग शाळेत असताना पण ते विकायचे केसांवर परत ते काही भंगार वगैरे गोळा करायची त्याच्यावर पण द्यायची बरं काही आम्ही लहान असताना हम्म आणि मग प ही सगळी वस्तूली पैशांवर पण द्यायची पन्नास पैसे किंवा दहा पैसेे पाच पैसे
अरव
हो आम्ही पाच पैशाच खूप्यायचोय पाच पैशाचे ना तुम्ही म्हणताय ना ते आठव्या आठव्यावरर यायस क हो पाच पैशामध्ये
रे त्याच ना करवंद्या हे पण करतात लोच कच्च्या करबंदाच
अच्छा हा मग ते आंबट लागत असेल ना
नाही पण मी पाहिलंय म्हणजे क कच्च्या करबंदाच लोणचं असत म ब खाल्लं नाही अजून पण आंबट नसेेल ते तुरट च वा असतील कच्च्याची
हो आणि हे भोकर असतो ना भोकर माहिती ना तुम्हाला
ते मी बघित म्हणजे मला आईनी सांगितलेलं माझ्या कि आईच्या लहान पहिला ते भूकर ये ना चिवट चिगट असतना हा ते सांगायचे आम्हाला कि आम्ही खायचो ते आणि त्याच्यात मला वाटत ते हे बनवायचात का त्याच तस आत्ताच ना हे पूर्वीच्या काळी अच्छा लोन
अच्छा हे जे मारवाडी गुजराती लोक अस हा ना हा मग हे लोक प हे ना लोणच जास्त प्रमाणात घालतात हो ते कैरीच कमी प्रमाणात आ करतात आणि भोकरच जास्त प्रमाणात म्हणजे तर कच्चा भोकर आमच्या इकडे बाजारात येतो ना विकायला खूप झाड हेतवो आमच्याकडे याची भोकरची परत ती डोंगराची काळी मैना आज जांभूळ हो जाम हो आणि ते जांभूळ पण हे ना म्हणजे त्याचे डाग पडता बर का कपड्यांना
हा हा हा
जर आपण खाल्ले ना आणि जर चुकून जर कपड्यांना हात लागला जांभूळचा हो त ते डाग पडतात कपड्यांना जसं मेहंदीचा कसा डाग पडतो हो तसे डाग पडतात हो त्या कपड्यांना मग ते ल काय करतात ते ज लोक विकतात ना
हा
तर हे जे खाकर म्हणतो ना खाकरचं झाड तुम्हाला माहिती हे का त्याची पत्तरवाळी तयार करतात
हा हा पत्रावळी अस तिथे त्याचं नाव काय
खाखर ह आमच्या भागात खाखर म्हणतात त्याला खकरच पी
अच्छा ओके
मग ते जे खाकरचं झाड असतं ना मग त्याची जी पानं असतात ना मग त्या पानाचा असा कोण तयार करता
हा
म्हणजे लिंबाची काढी असते ना
हा हा हा
काढी टोचून असा कोण तयार करून त्याच्यात मग ते देतात जांभूळ हो म्हणजे जेणे करून आपल्या कपड्यांना किंवा कुठे हो डाग नको पडायला
हा बरोबर हम् आणि तुम्ही ते मला हे सांगित नाही ना काय भोकर ना भोकर तेच मी काय ऐकलं तर म्हणजे आईने सांगितलेलं की ते माझ्या आईला आल असताना ते पूर्वीच्या काळी हे बनवायचं आमच्याकडं त्याच अ ते वाळवून हे ना हा त्याच्या फोड्या करून ते लोक वाळवायचे पूर्वीचे लोक म चाकाची ती काय टाकायची वाटतं म ते असं नंतर पावसाळ्यात वगैरे खायला पाहि ते थोडं तळून किंवा भाजून असं
अच्छा मग ते आंबट लागत असेल ना?
हा थोडं फार कारण ताकात भिजवायची ते लोक
अच्छा ताकामध्ये भिजवून सुकवत असत
सुकवायचं वाळवायचं ते ते हे करतात ना, हा आओ हे तर मला मी आता पण गुजरात लोकयत ना माझी एक मैत्रिणे तर तिने मला खायला दिलतं पण भूख करण्या तिने मला तोंडली म तुम्हाला सांगते भें डी आणि कारलं असंच तिच्या माहेरून तिच्या आईने तिला दिलेलं कि ते टाक. ताक भिजून, ताकत नाही त्यांनी कशाकत ताकात की मीठात काय माहीती मीठ वगैरे लावून अ ब रात्री ठेवलं. दिव म्हणजे रात्रभर ठेवायचं ते. आणि मग उणात. वाळवायच ते मिरची पण तिने अशी केली हो आणि ती आस पावसाळ्यात म्हणजे काही भाज्या वगैरे जास्त मिळत नाही ना. मग ते आपण डाळ भात वगैरे केलं. तर त्याच्या सोबत तोंडी लावायला चांगलं लागतं हे सगळं थोडं तळून.
अच्छा हो मीना मिरची करते, मिरचीला काय करायचं आपली हिरवी मिरची जास्त प्रमाणात येते. हिवाळ्यात हा हिवाळ्यात जास्त प्रमाणात येत. मग तिला कापून घ्याची एक मिर ची चे दोन भाग करायचे. मग तिला आहे ना, आपलं दही असतं ना आंबट दही हा आत आपण ताक ना पूर्वी सारखं नाही मिळत आंबट, आता ते पिशव्यांच ताक मिळत, मग ते काही आंबट नसत हो मग ते आंबट दही अस तना. तर ती मिरची लावायच आणि थोडं मीठ लावायचं दही आणि मीठ हो मग हे हो आणि चांगलं एक जीव करायचे ते मिश्रण आणि धाब्यावर आहे ना ते ताटात किंवा परातीत सुकवायला ठेवून यायचं कोरडे होईपर्यंत दोन दिवस तीन दिवस अगदी कोरडं होईपर्यंत सुकवायचं त्याला मग ते सुकल्यानंतर ना आपले उपास असते ना एकादशी चतुर्थी आपण साबुदाण्या ची खीच खिचडी करतो हो खिचडी सोबत हो तळून खायच्या त्या मिरच्या हो खूप छान लागतात त्या हो
तूमाला सांगते ना तिने मला दिलेलं हे तर मला इतकं आवडलं ते म्हणजे काय काय प्रकार होते त्यात भेंडी कारल मिरची आणि तोंडली तुम्हाला हा
हो आणि हो आणि अजून पण ती आम्ही इकडे ते छोटे छोटे वायक नाही आहेत का आम्ही शेंगडी म्हणतो त्याला तुमी काय म्हणतात ते काय म शेंदडी
ह नाही आ
का पावसाळ्यात आहे ना ती अगदी आंबट लागते कापून अगदी छोटे छोटे असे काकडी सारखी असते ती
अच्छा काकडी सारखे मी बघितलेय त्याला काय
तुम्ही काहीतरी म्हणत असेल आमच्या भागात त्याला शेंदडी म्हणतात
अच्छा
हो मग ती ना आंबट लागते बघा हो आंबट आणि तुरट अशी लागते मग ती घेऊन यायची मग तिला पण हायना कापायची असे बारीक तुकडे करायची तिचे लांब लांब जसे आपण मिरचीचे करतो हा म्हणजे आपण दहीला दही लावतो मिरचीला मीठ लावतो तस तिलाही मिरची मीठ लावून सुकवायची आणि तिलाही जेवणासोबत तळून खायची. खूप छान लागते ती
अच्छा तोंडल्यासारखंच जरा मोठी हसतकत.
हो हो तोंडली सारखं जास्त पण थोड मोठा असत.
कळलं मग आलं माझ्या लक्षात. मी पाहिलंय ते त्याच नाव नाही महटल.
ते वेगळ्या भागात वेगवेगळे नाव असतात हा मग काही वेळेस आप पण ते ओळखू पण नाही शकत, आपल्याला नाव माहिती असतना आपण पटकन ओळखतो.
बरोबर.
म्हणजे अशा प्रकारचे खूप म्हणजे आपण करू शकतो आणि आपण नेहमी म्हणतो आज ही भाजी नाही बया आज फ्रीज मध्ये तर भाज्याचं नाही. म आता काय करू म अशी आपण नु काही वस्तू नवीन नवीन प्रकारचे पदार्थ बनवून ठेऊ शकतो. आणि खायला पण आणि जांभूळ पण सुकवू नये ना जास्त प्रमाण जां फुल घरात राहिलेना तर त्यांना सुकवायचे. दिशा आपण बोर कसे सु को तो तशी सुकवायची ती सेम बोरं तारखेला. अशोक चुकल्यानंतर
अच्छा जांभळ पण ओके हम्म. परब
खूप चांगल्या प्रमाणात आपण काहीतरी नवीन नवीन पदार्थ करू शकतो.
हम्म चांगली हाय ना. नवीन कल्पना हो चालेल चला हा हो आता मी तुम्हाला कॉल करू शकते का ताई थोड्याने आपला सकाळी एक झाला होता. आ